हम्
दिवसन आठवणन झाली माझी
हॅलो
किती दिवसाना आठवण झाली
हॅलो
किती दिवसान आठवण झाली म्हटलं
हा कर म्ह लोक पाल जरा
हा हा हा
फन ब होता हम्म
काय हम्म हम्
काय करतोय काय नाही काय चालय तुझ
हम्म काय नाही हाय बसलोय घरी आलो होत जरा घरी काम आहेणार रे ते घरी आलो होतो घरी काय काम घर घर तयार होतय ना त्यासाठी मग थोडेफार काय तरी मदत करावी लागते आणि शेतीची पण काम आलेत ना आता.
हम् गरम कसलं बांधायल चालू केले तुम्ही?
घर म्हणजे आमचं कसं चिरा. चिरा असतो ना? चिऱ्याचा आमच्याकडे जास्त करून घर हाईत ना चिऱ्यायची बांधतात आमच्याकडे. हा.
हा आप कस केलं तस दिसत दिस ते कसं दिसतयं चिऱ्यातलं?
चिऱ्याचं म्हणजे चिऱ्याच म्हणजे चांगल व्यवस्थित दिसत त्याच्यावरती म्हणजे आम टॅस्टर
तसं नव्हं आता हे आपलं ते म्हणत आपला अ कसं हाय तस
हा हा तसच येणार पण हॉस् आपल्या हॉसट हा तसच येणार.
हम्म हं ह. काय करता? वाळू - -
तोच येईल पण आपलं पण आपल्या हॉस्टेलला कसं ते हे केला नाही कि म्हणजे कसे ते सिमेंटचे आहेत ना. चौकोनी ते लावला नाही आहेत आणि त्या साईडला बघ - - आपल्या मेस काढल्या त्या साईडला प ते चिऱ्याच लावलं आणि तसं येणार.
तुम्ही असं वापरावं.
वाळू होय. होय. वाळू पण वापरतो. ते बांधकाम करण्यासाठी लागत- - ती ना ती प वाईट मध्ये वाळू असती. पांढरी वाळू हा ती वापरतो.
व्हाईट होय. काळी काळु कालु नसते काळी.
हॅलो. हा बोल ना.
अरे मी काय विचारतो काळी हप वापरत का म्हटलेलं. काळी वा परतो कसली.
काळी वाळू पण वापरतो नदीची आणि ती व्हाईटवाली असते ना पांढरीवाली - - ती खाडीतून आणतात. तिवा तीवाली पण वापरतो. पण आता काळीवालू आहेल ना. काळी म्हणजे आमच्या हाय नदीतून. नदीतून काढतात ते. त्यांच्याकडून मागवतो. आम्ही म्हणजे ती आम्ही ती आम्ही स्लॅबसाठी वलती वापरली काळीवाळू. आणि वाईटवाली आहे ना ते चिऱ्याचं बांधकाम करतात ना - - त्याच्यासाठी वापरले. ती आम्हाला वाईट वालू, वाईट वाळू बघा तिला स- - तराला एक गाडी पडते. सतरा हजार ला.
सतरा हजार कि गाडी वेगळा कसला?
हा हाय डम्पर बोलतात ना. त्या टाईप मध्ये असतो तो. हा. त्याच्यातून येते आणि
नुसता चिराचं वापरतात मगं.
होय. चिराच वापरतो. हा पण ती आपली काळी वाळू वाळू हेना ति नदीत - - आणतो. ति वालू जरा ती महाग हाय थोडी. हम्म. तिची म्हणजे वीस हजार हाय. एक डंपर वीस हजारला हाय.
हम. म तुम्ही चिऱ्याच तुमची चिरा जी बांध- -
होय सिमेंट, सिमेंट आणि ती, आपली व्हाईट वाळू वाळू असती. ना ती बोलो तुला, ती वाली आम्ही वापरतो.
होय, स्लॅप वरती स्लॅप टाकला आहे. त्याला ती आपली खडी पण लागते. ती काळी वाली,
ह ह हम
ती दगडाची असते. ती वाली आणि अ काळी वाळू, वाळू तू बोलास ती. आणि सिमेंट असं मिक्स करून ते वरती टाकावं लागत, होय.
हा हा हा.
हा हा हा, अस आहे.
तुमच घर हे तसं नव, तुम्ही आता पत्र्यावर पत्र मारल्यावर कसं
हा, हा वरती पत्र मारताव काल पण अजून वरती स्लॅपच टाकतोय आपण. आल्याझनहॅक केलेलं हाय, होय.
आणि परत काय.
हम्म हम. म्हणजे जर आपल्याला जर पाहिजे ती तर नंतर आपण वरती स्लॅपच्या वरती करू शकतो, एवढं काही हे नाही नंतरला पुढे, कधी पण म्हणजे भविष्यात. जर आपल्याला, जर करायचं असलं डबल वरती. तर करू शकतो. त्याला काय प्रॉब्लेम नाही. काय, काय. हा हा हम्म, तुझा आवाज जरा कमी येतोय. आवाज येत नाही तुझा. हम्म, हा बोल.
स्लॅप टाकली स्लॅप टाकल्यावर पत्र मारलं म्हटले आता सध्यालाच.
काय बोललास ऐकायला येत नाही सरळ.
स्लॅप टाकलय, पत्र मारल्यात जातात.
आता स्लॅप टाकलाय वरती पत्र नाही. मारलाय पत्र जर, भविष्यात कधी जर आपल्याला जर मारावेसे वाटले तर मारू शकतो नंतर,
मग स्लॅप का बुतीडे पाणी सारखं पडून, पडून
हा, हो, होय खराब होत नाही. आपण कसं आहे म्हणजे, आता घर म्हणजे आम्ही एक तर लेट सुरुवात केली आहे. मे महिन्यात बांधायला सुरुवात केलीय. त्याच्यानंतर आता पावसाच पावसाचा सीझन लगेच सुरू झाला आहे. त्याच्यामुळ कसं लगेच, वरती आता पत्र्यावरती टाकून काम करू शकत नाही वरती. त्याच्यामूळ मग स्लॅप टाकला, आणि तेवढंच मग बंद केला. असं केलंय, आता ती म्हणजे पुढल्या वर्षी ते पुुढल्या वर्षी ती वरच पण टाकून घेणार आहेत.
हम्म, मग आता घर असा बंगल्या टाईप केल्या आहे. कस, कस आहे घर नेमक आता
घर म्हणजे आता बंगला टाईपच झाला आहे. वर स्लॅप आहे. वरती फक्त पत्रा नाही, टाकलेला म्हणून ते जरा वरती कमी वाटतोय नाही. तर पत्र टाकला ना कि, पुढून म्हणजे सरळ दिसेल, आता नुसतं स्लॅप आहे ना. अस आहे. हा आणि जिना घेतलाय, एका साइड जिना आहे. वरती जाण्यासाठी
हा जिना बाहेर केलाय आतून
हम्म, जिना बाहेरून केला आहे. घराच्या समोर घराच्या समोर ना गॅलरी टाईप काढलेला आहे तिथून डायरेक्ट जिनावरती तिथून डायरेक्ट जिनावरती दाखवलाय आता
हा हा बरोबर हम किती खर्च झालाे पूर्ण खर्च बांध झाला
खर्च किती आता आता सांगू शकत नाही किती झाला तू तरी पण ते कस ते पप्पच्या हात आहे ना सगळं ते पप्पा ज सांगत नाहीत एवढा एवढा करतो जरा असं हम्म ते बोलतात मी मी करतोय ना ते करतो मी व्यवस्थित तुम्ही काय नाही तुम्ही फक्त राहायचंय बाकी सगळं सर्व मी बघतो असे बोलले हम्म तर बघू कसं काय ते वरचं
मिक्चरा कशा य त्या्या
चिऱ्याची बघ सोळा हजार रुपये गाडी आहे चिऱ्याची एक गाडी पाचशे चिरा पाचशे पाचशे चिरा येतो एका गाडीतून
ह हा किती हजार म्हणला सतरा हजार
हा सोळा सोळा म्हणजे सतरापर्यंत थोडं जर ट्रॅव्हलिंग जर जास्त जर वाढलं ना आता समजा आमच्या इथं म्हणून सोहळा आहे जर थोडा जर पुढं आ ना त्या चार पाच किलोमीटर जर अजून जर पुढे असले तर एक हजार वाढणार
तुम्ही आ स लाच्या कंईट बाबा एक रुपयाला दोन वर्ष सटे लावूनेत ना जेवढेडे लाल तो पैशी वाग सोळा हजार एरजची ती चुकी जाईल ग चिरा अशी देत असल ना एक रुपयाला व चार रुपयाला काय चिरा काहीत
चिरा असं असं नाही आम हा बोल
आमच्याकडे कसं जात एक हिठा आहे तर मग ते आमही कस इठ एक रुपयाला दोन रुपया देतो म्हणजे किती इेल त्यावर पैशी होऊेत ना मग तुम्ही असं एकदमच गाडी सोळा हजार मग कितीेेतात तेवढ कसं करणार तुम्हाला प्रवृती ये नां पा आहे
आता कसं म्हणजे चिरा म्हणजे त्यांचा चिरा एक चिरा तिला तरी असेल पण आम्ही अशी डायरेक्ट गाडी मागवतो ना पा पाचशे चिरा सोळा हजार ला एक गाडी म्हणजे पाचे सोळा हजारला तर एक चिरा कसा पडतो काही माहिती नाही मग डायरेक्ट असा आहे पाचशे चिरा असला एक एक गाडी मागवली ना की त्याच्यात पाचशे चिरा असणार मग तो सोळा हजार असं असं आहे त्यानी किती तुम्हाला किती गाड्या पाहिजेत अ दोन पाहिजेत तीन पाहिजेत चार पाहिजेत गाड्या तशा आपण मागवायच्या असं आहे पण एका गाडीत पायट चिरा असणार आणि त्याच्यामध्ये काय काय फुट फटात ना फुटकीे पण असणार काय काय
हम त्यात म मघारी आपला बाबा एवढे एवढे फुटले येते म्हणजे
नाही नाही नाही माघारी नाही देेत य नंतर परत म्हणजे जास्त जर फ पुट्टे असले ना तर मागास घेता येतात पण थोडे आपल्याला पण लागतात ना थोडे फुटलेले लागतात ना आपल्यास कारण का पुढे म्हणजे हा वरती वरती काय काय ठिकाणी तोडून पण लावावे लागत ते हा त्याच्या त्याच्यासाठी ते फुटलेले असले तरी चालतात
हा तुमही त्याले इटा युज करत ते ब ोटं इटं असतो
नाही त्या नाही युज करी तिकडेटता नाही चिरा जास्त करून चिरा आहे हम्म हम्म असं आहे
हा ह
हम्म असं आहे वघू आता हम्म सेशनल पण काय सुरू झालेय म्हणतात काय अभषय का
हा उद्यापसून उद्यापासून आहे शिक्
हम्मी डायरेक्ट उद्या सकाळीच येणार आहे मग डयेट कॉलेजला
हा मग ते ईशानला काय माहित आहे ईशान लावलेला फो कायधी कश मॅड स नाही कशन म काय एजनस क
होय क्वेश्चन ते सांगितलेले त्या
आन्सर नाही काढलेत आता काढणार आहे तो त्याला कॉल केला होता क्वेश्चन पेपर पाठवलाय काय मॅमनी काय अनसर कसे काढणार आहेत काय ते मॅम बोललेत की आपल्या ह्याच्यातूनच काढायचे आहेत ना ते नोटबुक म्हणजे नोटबुक मधून आपल्या हा केरवेअर फाल्ममधून आहे आपले अ बुक असतात ना
हम् हम ह नाही संस्कार मला बोललो ना बघा की मॅडम किर फारमा मी घेतले चालते ते म्हधल्या मुक्त समज आता शन का हम्
मॅम बोल र की केरवेल केरवेल फार्म हा बोल
असाइनमेंटी दिलेलं नाही नाही मग कुठलं क्वेश्न्स कान्सर कायचं कुठ
हा ते पण आहे पण कसं मॅम काय बोललं की गरल फार्मा मधला असलं तर मी डायरेक्ट जागेवरती तुमचा पेपर पाडणार
कारतिक चजीप म चज चज जी प म्हणली ती खेळळ फमा को म्हणली
चारजी पडवा हा हा हा हा ह हा. चार्ज चार्ज म्हणजे ईशान इशन मला इशन इशन मला सांगत होता कि अ केअरवेर फार्मा असं काहीतरी बोलला ना तू मग चारटजीपीटच असेल मला वाटत मला ऐकताना का तरी माझी चुकी झाली
हा हा चार्जेसिरि त्यामुळे म्हणजे लास्ट ला इशन आणि आपलं सॉरी संस्कारण सर शिकती ना.
हा हा हा हा
ल वाट. मीडशी आम्हाला फि म्हणजे मोबाईल फोटो्रून घेणार आहे
हम्म
कोण प पडला कारण गेल्यापर् मीन कमी पडली तर ना कमी दिले हो परबमध्ये
हा हा
मिनकम म आता ह पण नाही करा लागणार आपल्याला
होय
चालते मी येऊ दे मग बघू आले कॉलेज म
हा चालेल उद्या बघूया कसं काय इथे आल्यानंतर चालेल चल मग ठेवतो
हा